हा जेवला काय?
हा झालं जेवाणं तुमचा हा ना किती वाजता करताय सकाळचं जेवाणं
सकाळच आम्ही म्हणजे सहा ला उठतोय
हम्म
तुळशीला पाणी घालायचं, मग चहा घ्यायचा मग जेवणाला चालू करायचं
होय आठ ला तर कंप्लिट होतंय सगळं जेवण मग पोरसनी अंघोळ्या तेन घालून शाळेला पाठवायचं
हा
मग घरातलं बाकीचं काम आवरायचं
हम् हम् हम्.
सगळं तुम्ही कित कितिला करताय?
हम्म आम्ही साडेपाचला उठंतो. ह् आप आपला. उठलं साडेपाच ला झाडझोड करायची मग अंघोळ मग अंघोळ झाली का चा पाणी घ्यायचा मग धुणं धुवायचं
हम बाळ काय झोपलय
हम्म मुलाला शाळेत काढून द्यायचं
अ काय चालय मग का निवांत
हा आता काही काम नाही निवांतच मोठे राहते
हाय का तिकडं
नाही ना पाऊस नाही ना तीन दिवसांपासून पाऊस नाही ना नाही ना
हा इकडं पाऊस नाही आता आठ दिवस झालं
हम् हम हम्
काय मग आज आज काय स्पेशल काय केलतं जेवणाला
आज ना गोरांच्या शेंगा माहितीए का
हा
गोरांच्या शेंगा
नाही कधी आपण म्हणजे ऐकून आता ऐकली तुमच्याकडनंच
ह्म्म गवार म्हणतात त्याला गवार च्या शेंगा त्याल ह हम हम हम हम्म त्या पोळ्या बाजरीच्या भाकरी
हा
हम्म ते केलं होत
आमच्याकडं आज कुरमा होता काजू कुर्मा
म्हणजे कसं करता ते
आ म्हणजे मी साध्या पद्धतीनेच करतोय टोमॅटो कांदा हेचि म्हणजे प्युरी करायची
लागत
आधी म्हणजे कांदा टोमॅटो भाजून घेय घ्यायचा तेलात खरपूस तो मिक्सरला लावायचा आणि परत मग आणि जिरं मोहरीची फोडणी देऊन आणि परत तेलात टाकायचं तेच सगळं प्युरी केलेली
हो हो
आणि मग काजू तळून घ्यायचा आधी आणि मग ते मसाला टाकायचा काजूकरीचा. आपल्या चवी नुसार मीठ चटणी, मीठ असं ते हळद असं टाकायचं.
हम् हम् हम्
म्हणजे असं हॉटेल सारखा नाही करत नाही आम्ही म्हणजे जमाय नको
हम्
मग आमच्याकडे कसं शेताकडे जाय लागते म्हणून बा एकाच नाही कसं आम्ही काय करतो चपाती भाजी खातो. ते असं करतोय नाही शाबू तेन काही खात नाही.
हम हम हम
असं म्हणजे कायमचा म्हणजे कडक उपवास असला की चालते त्याला शाबू का पण रोजच्या ह्या रेग्युलरला सोमवार, गुरुवार
हम्म
गुरुवारची काय खिचडी असत्या. सोमवारला चपाती भाजी खाते मी भात खायच, तुम्ही धरत नाही का?
नाही नाही आम्ही नाही धरत.
आम्ही नाही धरत.
मग काय बाकी निवांत?
हम बाकी काही नाही नि म्हणत पाणी पाऊस नाही आता भेंडी खोडात होतो भेंडी खुडायची झाली.
म आता ती मार्केटला नेहची हा मग.
ह आणि बाळ मग म्हणजे लहान आहे ना.
हम्म.
मग त्याला घेऊन का घरात ठेवताय.
घरात
हा कोण घेतेते मग?
आजोबा.
हा हा आणि त्याला भूक वगैरे काय तर लागली तर?
ह लगेच येते इथं जवळच राहते ना.
हम् काय बाळाला काय करून घालताय?
अजून काहीच नाही.
नाही काय किती महिन्याच आहे तेे?
सात
सात वयं. म्हणजे अजून फक्त म्हणजे अंगावर दूध पित.
हम्म
हम्म
हम्
कायतरी अस म्हणजे उपीट म्हणजे जरा पोहे असं काय तर करून घालत नाही म्हणजे आतापासून जरा सवय लावायची म्हणजे कसं.
हम्म
थोडं थोडं खातात ना खालीपीठ घालायचं करून.
हम्म
असं म्हणजे जेणेकरून आपण जे काय खातोय ते सगळं त्याच्या शरीरात गेलं पाहिजे.
हम्म हम् हम् हम.
सगळं म्हणजे आता आम्ही कसं करतोय सकाळचं दूध देतोय दूध दिलं की थोड्या वेळने काहीतरीअ म्हणजे, पीट करायचं तिक कट काहीतरी असं करून द्यायचं धपाटेतेन.
हम्म! हम
हम्म म्हणजे अजून ते लहान आहे.
हम्म हम्म हम्. हा
हो बाकी आहेत सगळी बरी.
हो सगळे बरे तिकड.
मग भेंडी झाली.
हम्म, भेंडी, भाजी खुडून.
मग आता काय आता काय शेतातलं काय काम चालू आहे.
तर आपला टोमॅटो लावायचे
हा.
हम्म, बर
इतकंच फक्त दुसरं काय नाही फक्त टोमॅटोच.
हम.
पाणी तुमचं स्वतःचं आहे का म्हणजे,
हम स्वतःच आहे.
हा हा.
मजे करून हम्
कोण आग पाहुणा आलात काय कोण?
नाही नाही पाहुणे नाही. चालेल. हम. ह
म्हणजे सिलेक्ट झाले ना कॉल त्या्याला महत आहे ना. हम
दुपारी नाष्टा करताय का म्हंटलं.
हम.
दुपारी नाष्टा करताय का काय म्हणलं.
नाही नाही जेवणच दुपारी. ते काय. नाही सकाळी करतो दुपारीही करतो संध्याकाळी चौ हम.
म्हणजे दुपारी नवीन जेवण करता.
नाही नाही सकाळच दुपारी खायचं.
हा हा.
हम्म, हम्.
आम्ही नाही आम्ही सकाळी जेवलो की दुपारी चहा बिस्किट. एवढंच तूप मग संध्याकाळील.
हम्.
नाही तर नाही म.
हम्म हम.
उपवास असला कि म नाही काय, सकाळी एकदा चपाती भाजी खाली की संध्याकाळीच, उपवास सोडायचा, उपवासा दिवशी स त्यात काय खात नाही ना मग उपवास धरून काय उपयोग, सारखं खाल्ल्यावर?
हम्म हम्.
म्हणजे कोणताच उपास धरत नाही काय?
नाही नाही मी आधी धरायचे, पण आता नाही धरत. ते
हम्म हम.
हम् हम हम. तो टाकू का, नुसता नंबर टाकु?
काय काम चालेय काय?
मि नाही काम काय आता, आरामच ये आरामच करायचा आता.
हो नाही म्हणल्या पाऊस म्हणजे आमच्याकड जरा सकाळी वातावरण झालेलं. पण हे आज आता पण कडक ऊन पडलय.
हम् हम् हम.
कडक ऊन आहे इकडं पण.
हा ना?
तुमच्याकड ऊन हाय का पाऊस?
ऊनच आहे, आमच्याकड पाऊस नाही.
नाही का?
नाही.
आणि आठ दिवस नाही म्हणत्यात, पाऊस.
नाही का?
नाही म्हणत्यात, खरं पिकं वाळाल्यात.
हम्म हम् हम.
आमच्याकडे रोप लावत्यात ना.
हा रोप लावतात.
होय त्यामुळ चिखलासाठी पाणी नाही.
ह
चिखल करायला पाणी लागतेय.
हम्म.
आता आवगुण आलेलेच वाळाया लागलेय.
हा ना, तेच ना.
त मग ते तुम्ही आता एवढ्या उन्हाच कसं मग लावालाय टोमॅटो?
हम्म आता नाही लावते, दोन नंतर चार-पाच वाजता.
एवढ्या वेळान का?
हम् मग सुकवा नाईना धरत.
अं?
सुकवा नाहीना येत.
हम हम.
हम्म.
तेच म्हटलं काय कामाच चालु बघूया. मग त्यात काय औषध तेन मारताय काय मग?
हम्म औषध मारायचं म्हज्या गोगलगायी राहत्यात तर.
उगवलं तर काय करताय, औषध मारताय काय म्हणजे असं खुरपणी करताय?
दोन्ही पण खुरपनी करतोय औषध मारतो.
ह ह.
हम.
म्हणजे कसं, लवकर पटकर होतय ना.
हम्म.